हां बोला
हा कुठून बोलत तई तुम्ही
हा इथं पर्सनल इन्फो शेअर करायची नाहीये सो आपण दगडवळू या हम्म ह्
ब बरं बर नाही तुम्ही कधी जोडला या संस्थेशी
बरेच दिवस झाले
हो का मग तुम्ही अगदोर काम केलेलं आहे का हे
अ नाही मला हा टास्क पहिल्यांदा आलाय हो
होय का नाही मी पहिल्यांदा मी तर आत्ताच जॉईन झालेले आहे दोन तीन महिने झाले टास्क पण मी केलेला नाही पहिल्यांदाच मी अजून आता एक कॉल लावला होता दुसरा तुम्हाला लावला असं तुम्ही टीचर आहात का
अ का बरं
तुम्ही टीचर आहात का म्हणलं.
अ हो नाही म्हणजे कुणी सांगितलं? असं विचारायचं होतं.
सांगितलं नाही कोणी तुम्ही त्याच्यावर टाकलं तर ना शाळेमुळे भेटत नाही, मला वाटलं टीचर आहात की काय?
हा नाही ते बऱ्याच लेडीजचा प्रॉब्लेम हा झालाय की शाळा चालू झाल्यात ना मग ते सगळेजण त्यातच बिझी आहेत ना म्हणजे कॉल करण्यासाठी कोण फ्री होत नाहीये, मग टाइम ऍडजस्ट होत नाहीये ना.
हा ते पण आहे बरोबर तेच आहे ना, कॉल पण कोणाला करायच कळत नाही लवकर असं म्हणजे असं आपण असं जास्त ओळखत पण नाही आणि म्हणजे उचल तील की नाही ते असं पण आहे. त्यावेळेस ते ओपन पण पाहिजेल ना त्यांचं कार्य ॲप असं.
हो त्यासाठीच ते आधी साधा कॉल करायचा असतो. हा आणि नंतर मग कॉल करायच असतो, तुम्ही ती त्यांची गाईडलाईन वाचलेली नाहीये का?
गाईडलाईन वाचली होती की पण, आता ते पहिल्या व्यक्तीला केलंत हो ना मी फोन त्यांनी सांगितलं म्हणजे डायरेक्ट तुम्ही कॉल करा ना कशाला साधा कॉल करत बसलाय. म्हण त्यांनी सांगितलं होत अगददा साधा कॉल करा, नंतर परत आपण हे करा ते म्हणले नाही मंग ते
अच्छा अच्छा तसंही चालतं पण, कस ते कसं ओळखीचे लोक पाहिजेत मग करता येत. आधी साधा कॉल करून घेय चार वेळ विचारून घ्यायची आणि मग त्या वेळेत करायचा आणि मग तुम्हाला बोलायला मुद्दे पण सुच तील ना नवीन नवीन काहीतरी.
हा ते पण आहेच बोलणार काय हा पण प्रश्न येतो, अस.
हा नवीन व्यक्ती असल्यामुळे बोलणार काय दुसऱ्यासोबत असा पण प्रश्न पडतो ना.
हम्म ते पण आहेच जाऊन बा
बाकी सांगा मग आत तर तुम्ही तुम्ही काय कराता तुमचं प्रोफेशन काय?
मी विणकाम करते, टेलरिंगच काम करते, म्हणजे रकोताच सामान हे अस बनवून देते ऑर्डर घेऊन.
अच्छा अच्छा हा हा ह म्हणजे तुम्ही शोवाले शो पिसवाले बनवतात सगळं जास्तीत जास्त.
हा शो पीस बनवते हा असे वापर ऊलनचे सगळे क्राफ्ट उल्लंच जे पण असेल ते हम् ते म्हण.
कधी शिकलाय म्हणजे पहिल्यापासून शिकलाय की कसं आता शिकलाय.
नाही नाही पहिल्यापासूनच आहे आता म झाली तीस वर्ष झाली मी बनवते ते. अस हा माझ इंस्टाग्रामवरर पेज पण आहे. ते मग अस असं मग ते बाहेर ऑ ऑर्डरी हे घेते मी अशा ते ऑनलाईन देते मी करून सगळं बनवून. असं
बर बर बर म्हणजे, तुमचा स्मॉल स्केल बिझनेस आहे.
हो आहे जे असं जस वेळ भेटेल तसं करते. असं घरच घरचं सगळं सांभाळून हा. ते जाण अ तर म्हणजे पूर्ण हुफटचं उलचं पेंटिंगचं पेंट पेंटिंग माझी मुलगी करते ऍक्च्युली पण आमच्या दोघींचे मिळून ते पेस्ट तयार केलेले आम्ही. अस हा मग त्याच्यामुळं
स्ाग्राम वगैरे हँडल करत असेल ना?
नाही मी पण करते ना असं काही नाही दोन हा त्याच्यामुळे काय ते असं कोरोनात पण आम्ही भरपूर असं बाहेर ये ते मास्क मास्क वर पेंटिंग बेंटिंग असं करून दिलेलं आहे एकदम करोनाच्या टायमिंगमध्ये ऑर्डरी घेतल्यात
काय करता तुम्ही पेंटिंग आणि काय काय?
खूप आर्ट भरत कामचं विणकाम आणि टेलरिंग काम असं ते सगळंच पूर्ण अस.
हा हा नाही म्ह विशेष व काही अस ना म्हणजे लोकरी म पण बरच असते किंवा ते तुमचे वायर पण बनवतात ना?
हा मायक्रोवेव्हच पण बनवते नोकरीच पण विेच म्हणजे काय तोरण, रुमाल तुमचे फ्रूट बनवायचे पुन्हा डॉल बनवायचे ते सगळेच म्हणजे क्राफ्ट जे जे बनवू शकते. किंवा तुम्हाला काय आवडलं असल वेगळं असं तर ते पण मग आम्ही ते फोटो बघून ते त्याचं असलं एखाद व्हिडिओ तर बघून मी करते म असं एकदाम हा
म्हणजे प्राइस काय आहेत त्याच्या किमती काय आहेत.
प्राईज त्या आकारानुसार उलन किती लागते त्याच्यानुसार डिझाईन नुसार असं असत. ते ते आहे.
होय म्हणजे जर आता आम्ही तुम्हाला तोरण बनवायला सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला उलच तरण बरवून द्या किंवा ते मोत्यांचे आजकाल वेगळे निघालेत तसे बनवून द्या तर काय प्राईज असतं म्हणजे तरी अंदाजे
अंदाजे म्हणजे आता ते साडेतीन फुटाचं असतं म्हणजे ते छत्तीस इंचाच तोरण प तोरण पण त्याची डिझाईन सिम चप्पल साधी एकदम असली तर ती चारशे पासून पुढेच असते चारशे, पाचशे मग त्याचा आकार वेगळे फुलं जास्त असले मोती जास्त लावले कुठं काय जास्त लावले मोती वाढत जातात शंभर. पननास रपय एक्ट्रास्टा वाढ जातथोड
अच्छा म्हणजे मोत्यांचे पण चार पाचशेच्या पुढंच आहेत.
हा आणि लांबी जास्त असले की मग जरा अजून वाढते असं.
अच्छा म्हणजे ते लांबीवरती आणि ती डिझाईन कशी आहे त्याच्यावरती त्याची किमत ठरते
त्याच्यात किंमत ठरते व वजनावर पण असते त उलण किती लागली त्याच्यावर पण आहे कधी कधी छोटस असतं पण असं जाड बनवलं तर त्यालाल जास्त जाते मग ते उलाचं वन करून मग त्याच म ठरवतो मग किती हे करायचं असं आहे. प्राईज हा उलमध्ये पण प्रकार आहेत भरपूर त्याच्यामुळे मग ती उलण म्हणजे किंमती ला पडले कधी कधी जास्त मग किमती असते असं.
अच्छा उलडचे पण प्रकार आहेत का?
हा ओलंंचे पण भरपूर प्रकार आहेत त्याचे कंपन्या पण वेगवेगळ्या आहेत, त्या कंपन्यांच मग परत
हम्म हम् मग चांगली कुठली असते. ते मग आपल्याला आता नेहमी दुकानात मिळते ती दहा रुपयेवाली गुंडी ती चांगली की का त्याच्यापेक्षा आणखी चांगल्या पण असतात?
त्याच्याविषयी पण चांगले असतात शाईनवाले असतात वर्धमानच्या असतात. झाड जाड असते पातळ असते प बेबीऊल असते. असं म्हणजे बरेच प्रकार आहेत त्याचे कॉटनचे असते. कॉटन थ्रेडवाली अशी जाड मध्ये आणि हे आपलं हे बनवत ना? प्राणी बिणी त्याला पण असे जाड मध्ये लागते असं अस एकदम स्वेटरची स्वेटरची वेगळे असते. आणि परत आता चकचकी चमक, चमकी निघालेली आहे.
हा ती चमकीची पण वेगळी.
हा आणि आता ते या आता ते रांगोळ विंगोळ करतात ती वेगळीच असते खरची अस.
ह हा हा ह.
म्हणजे असे बरेच प्रकार आहेत त्यात लोकरचे पण अदी
अच्छा. म्हणजे आम्ही पण म्हणजे हाऊस म्हणून करतोय कधीतरी विरंगुळा म्हणून पण एवढे प्रकार माहिती नाहीय म्हणजे तुमचा कसा बिझनेस आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना.
हा माहिती आहेेत सुत सुतळीच सुतळी गत अस ते असतात ते जाडमध्ये त्याचेपण सुतळी चे पण बनवून घेतात लोक ते असं लांबच्या लांब दरव्यात पट्ट्या टाकायला.
हो हो हो हो.
मग ते असं बर बरंच आहे विनायचं म्हणलं तर भरपूर काय काय कशापासून विणू शकतो आपण. ते साड्यांच्या ह्याच्यापासून, त्याच्या पट्ट्या काढून. त्याचे पायपुसनी मी घरात करू शकतो. हा आणि हे का आपल्या प्लास्टिकच्या पिशव्या पहिल्या असायच्या ना ते. कलरच्या म्हणजे आता पण आहेत बाजारात भाजी हा. त्याची पायपसणी पण बनव बसकर बनव बस्करं बनवली त्याची मी बरेच.
अच्छा मला काही विंता वगैरे येत नाही पण ते आपलं हे करून आता ती नवीन नवीन प्रकारची फुलं वगैरे बनवायची असतात ना ते गुंडाळून वगैरे ते तसं येत- तुमला काही तरी थोडंफार करता.
आणि प्लास्टिकच्या पिशव्यांपासूनची ती फक्त फुलं बनवतात ना? ती जमली बघा मला आता आता अलीकडे आणि पेपरक्राफ्ट वगैरे आणि आईस्क्रीमच्या कांड्यांपासून जे करतात ना ते थोडंफार करते. आणि आपल्या काचेच्या ज्या बांगड्या असतात त्याच्यापासून एक बनवलं होतं. हा म्हणजे छोट छोटस मला जे सोपं सोप वाटतं ते.
बनवलं तर इंटरेस्ट असेल तर पण होत असं काही नाही त्याला पेशंट पण भरपूर लागत.
ते विकत घ्यायला लागते ते जवळपास सगळीकडे एकाच ठिकाणी पण मिळत नाही ना आणि थोडं महाग पण जाते ते असं एक एक करायला घेतटलं म्हणजे घ घरातच फक्त.
हा. ते पण आहे बरोबर, एकदम हा. जास्तच घेते मी एकदम किलो किलोनी घेऊ आणते घरी असं.
हा त्यामुळे तुम्हाला ते सोपं पण पडतय. हम.
जरा थोडंस. देताना पण समोरच्याला कसं मग थोडं थोडं आणलं की मग ते महाग आपल्याला पण महाग पडत. समोरपण देताना महाग पडतं मग ते जरा थोडं कॉस्टली म्हणून म्हणत राहत. ह म मग ते वीणकाम तस. वेळ जातो किचकट काम हाय ते
हो हो आवड म्हणून करण वेगळं बिनेस म्हणून वे करणं वेगळं. ण एक त्या काम वेळ खूप जातो आणि त्याच सामान पण प्रचंड महाग आहे म्हणजे आत्ता बघायला गेल तर साधे म्हणजे तुमचे गम वगैरे सुद्धा त्याचे वेगवेगळे आहेत. ना लण चिटकवण्याचे किंवा ते हे कापडे चिटकवण्याचे तर ते गमपड सुद्धा महाग आहे.
म. महागायचे, संक्रांतीचे पण तिळगुळाचे करतो आम्ही ऑर्डरी घेतो. ते सगळे ते ज्वेलरी बनवते.
वाव, इंटरेस्टिंग बिझनेस आहे तुमचा.
हा मी तुम्हाला पे पेज पाठवीन, त्याच्यावर आहे.
अच्छा! अच्छा! हा हा हा अ मी एक काम करते. तुम्हाला कॉल करते दहा मिनटं झालेत आपली, दुसरा कॉल करते मी थांबा लगेच करते.
दुस नाही, दुसरा कॉल करू शकता काय परत तुम्ही
काय ते
परत दुसरा कॉल करू शकता. त्या का तुम्च
हो हो करते, एक मिनिट थांबा करते.
हम्म. ह